हॅलो..
हॅलो! आवाज येतय का?
हो.. येतो ना बोला ना, काय हो? हॅलो!
आग तेच विचारायचं होतं की म्हटलं तू मेस चालू केली ना काय नाव ठेवलंय मेसच?
आतुभाची
आत्तू भाची अरे वा किती छान! भावाच्या मुलीचं नाव जोडलेय ना त्याला मस्त
हो
छाने. पण काय काय त्याच्यामध्ये कोणते कोणते अ पदार्थ ठेवलेत?
सकाळचं ससस सकाळचं टिफिन देते. म्हणजे आपलं जेवण अ चटणी परत भाजी चपाती सकाळचं संध्याकाळचं परिपूर्ण जेवण डाळ, भात, भाजी, चपाती, लोणचं, पा नाश्ता पण असतो का? म्हणजे दुपारचं जेवणच देते पण हे आयटी वाले मुलं आहेत त्यामुळे त्यांनला मंग टिफिनच देते.
अच्छा अच्छा चालतयं मंग मेस चा डब्बा अ लावायचा म्हटलं तर मग नाही का इतरांना सजेशन द्यायचं आपल्याला म्हणजे नाही का सांगायचं असेल कि तुझ्याकडं राहा मेसचा डब्बे भेटतात मी त्यांना सांगितले तर चालल ना?
हो चालेल ना, आता आपण चालूच केलं म्हणल्यावर सांगितलंच पाहिजे ना हो त्यामुळे तर मग म्हटलं चला
अ
आता वीस आ हेत ना
आं
वीस डब्बे वीस
हॅलो
वीस डब्बे आहेत. हॅलो, आता वीस डबे आहेत.
बीस डबे आहेत का? बर बर बर हो चांगलंय की मग असं कुणी असेल तर सांगते मी त्यांना जेवण एकदम छान हे. त्यांना सांगा सांगल मी हो आणि ते कसं करती ग एवढं, मदतीला कोणाला घेती का?
भाची आत्तू भाची म्हणल्यावर भाची
हो सकाळी डबे संध्याकाळी डबे म्हल्यावर मग आ काम पण जास्त पडत असेल ना?
हो ना दिवसभर तेच काम सकाळचं तिकडून दुकानातून यायचं मग सकाळी क करून जाते जाताना.
हो आपण पण काहीतरी विचार करावा असाच ना म मस्त आहे किती छान आहे उलट म्हणजे व्यवसाय तर व्यवसाय होतो आपला घरगुती अ हे पण होतं, आणि भाज्या कुठून आणती तू?
भाज्या हे आपलं रस्त्याच्या पलीकडे लक्ष्मी लॉनच्या तिथून.
मार्केट म मार्केटमधून ना हो तिकडं मार्केट झालय ना महालक्ष्मीला तिकडं हा बरोबर बरोबर मग तिथं स्वस्त भेटतात का?
हो तिथे स्वस्त हे शेतकरी माल आणतात ना. हम्म शेतकरी लोक विकायला बसतात तिथे.
बरं दोन्ही टायमाला म्हणजे वरण भात भाजी पोळी
संध्याकाळचं
मग असं गोड पदार्थ पण देत असेल ना?
हो नॉनव्हेज देते ना बुधवारचं आणि रयवारचं नॉनव्हेज देते. नॉनवेज देते ना मांसाहारी रयवारचं आणि बुधवारचं
हां
आणि जे व्हेज खातात त्यांना स्वीट देते काहीतरी खीर वगैरे किंवा श्रीखंड हा काहीतरी गोड असं पदार्थ हम्म
नुसतय आपण पण काहीतरी मला पण कायत विसर्ज अस सल्दे ना
या ना मेस करू या ना मोठे सगळे बचत गटातल्या मयला घेऊन मोठं हॉटेल टाकूया आपण
अ काहीतरी करण माझा पण विचार चाललाय की असं काहीतरी व्यवसाय कराव आता माझा मी आहे मसाला तर करतेय ग पण कसं आहे जोडीला त्याच्या सोबत केलं कि जोड व्यवसाय होतो ना तो
ह् मी मागे तुम्हाला बोलले होते ना बचत गाटातर्फे आपण पुरणपोळीचा व्यवसाय करूया म्हणून
आवाज येत नाही तुझा
आवाज येत नाहीये येतोय का आता
हो आवाज जरा कमी पडतोय तुझा
ह् रेंज कमी जास्त होते ना इकडे हलो
बाकी अजून काय
अजून काय नाही बघा हीच धावपळ आहे माझी
हा खूपच धावपळ होती बाई तुझी खरंच ना भाजीला जा परत मग सकाळचे नाश्ते परत दुपारचे डबे
डब
वेळच नाही भेटत ना
प्या चप्या भरपूर असतात
तरी एकमेकांची खुशाली करायची त कधीतरी फोन करत जायचं म्हणजे कसं खुशाली कळती
हो कोण मग काहीतरी काम आठवतं
हम
आ मा आलक झालं त्याच्यात सुरून जातोय आपण आता एक जवळ असून पण येणं जाण होत नाही ना त्यामुळे ह आता टिफिनच करायचे म्हटल्यावर काहीतरी थोडस केलं पाहिजे
हो मग काय
हम्म तुमचं काय चाललंय मग निवांत
माझं काही नाही बाई मसाल्याच आता सीजन संपत आला ना
हम आता चपात्यांला वगैरे जास्त मला हे लागले तर हेल्प करत जाना
हो करत जाईल की बाई करत जाईल कधी पण आवाज दे आता बहिणी म्हटलं बहिणीला
तेच ना फोन करत जाईन मी
ह हो फोन करत जा कधी गरज वाटली ना तर नक्की मी मदतीला येत जाईन जास्त डबे असतील तर मग नक्कीच येत जाईन रोज म्हटलं तर रोज बोलवत जा
ना हो आता हे सुगीचं वगैरे पण बघायचंय क्लाउड किचनचं चाललंय ना क्लाउड किचन करायचं चाललंय ना र्डर घ्यायचे मला आता म्हटलं आता एवढ्यावरच नाही ना चालणार नाही का
नाही ना चालत तेवढं आपल्याकच काय भागत
नाही नाही त्याच्या केलं पाहिजे ना
नाही ना भागत त्याला तर पाहिजे ना जोडधंदा अजून काहीतरी
काहीतरी पाहिजेच तेच नाता हो. क्लास घेत होते पण आता दोन महिने सुट ट्या होत्या आणि त्यात आता क्लास च मुलाचं लय आता लक्ष द्यावं लागत मुलांकड. खूप मुलं आयक त नाही ना पहिल्यासारखी मुलं शांत नाही आता. म पण हा एक थोडसं निसत रागवलं तरी इतके रडतात त्यांनला हे करता करता कसं अभ्यासाचा वेळ होऊन जातोय. मग सध्या म्हणलं क्लास बंद. मेसच बरी आपलं
नाही आता आपल्या ह्या पोळी भाजी केंद्र आहे ना हेच जरा वाळ त्यात म्हणजे डबे वाढव म्हणजे कसं आहे त्याच्यातून प्रॉफिट होईल. आणि लोकांच्या गरजा पण भागतील ग. जेवण भेटत नाही ना इकडं कामांना येणाऱ्या लो लोकांना.
समोरचे म मुलं आयटी मधले नाही का ते आता आपल्याकडेच येतात ना म.
हो. बरं आहे ना ते अजून त्याची म्हणजे चर्चा खूप झाली पाहिजे. के आ तू पोळी, भाजी केंद्र चालवती म्हणून हे ना आज ह्याची जाहिरात झाली पाहिजे. म्हणजे तू अ हे काय म्हणतात आपलं फेसबुकवर ह्याच्यावर असं टाकत जा ना. तुझे ॲड टाकत जा म्हणजे ॲडवटायज केली ना जाहिरात केली ना की मग ते आणखीन वाढतील कळलं. म्हणजे आपण जिथं राहतोय त्या भागामध्ये कळालं ना की मग हा डबेवाले यात
येतात बरोबर. कॅफीन चौकशी काय आहे. हे आता जे घेऊन जातात ना टिफिन टिफिन घेऊन जातात ना तेच एकमेकाला सांगायला लागलेत ना.
हा.
हा तेच एकमेकाला सांगितल्यानंतर विचारतातच फोन करून. हा जेवण चांगलं आहे म्हणून. आण आपण कसं सगळं व्यवस्थित देतो ना स्वच्छ स्वच्छ वगैरे सगळं असतं आपल्याकडे. सगळं अस
चांगलय बाई. म्हणजे कसं ह्या ह्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात त्याच्या तोंडातून त्याच्या तोंडात असं जाहिरात होती ती. की खरंच काकूंचं जेवण चांगलय आणि पोटभरीच असल्यावर मग ते अ हेच होतं ना आपोआप येतात मग टिफिन.
जेवणामध्ये हे नाही करत मी पोटभर देते. प्रत्येकाला विचारते की बाबा तुझं पोट भरत का? कारण कसं आपण एवढं कर तो म्हंटला त्यांचं पोट पण भरलं पाहिजे ना. निसत पैसा म्ह
भरलं पाहिजे. आण आपण आ एक प्रकारच अन्नदान पण करतो ना. आपला व्यवसाय म्हणून पण चालतो. आपलं एक म्हणजे पैसे कमावण्याचं एक साधन होतं ना ते.
आपण पैसे कमवतो म्हणलं त्यांना पोटभर जेवण पण दिलं पाहिजे.
हो.
नाही म्हणतात काकू पुरतं जेवण. कधी कधी पोरं म्हणतात की काकू दोनच चपात्या द्या. कधी म्हणतात काकू भाजी जास्त दिली. कमी देत जा.
नाही. पण कधी एखाद्या वेळेस एखाद्याला जास्त भूक लागलेली असती.
हम्म.
तर मग पोटभरीच तू जास्त देती ते चांगलंच आहे ना.
नाही. मी तसं पाच, सहा चपात्या तरी जास्त करून ठेवत असते.
हो ते तर ब बरोबरच आहे. खरंच बरोबर आहे. कारण केलंच पाहिजे.
हो.
कधी जेवण कमी नसतच म्हणायला. ते तर मला माहितीये. कारण मी मसाले करत असते कधी उशिरापर्यंत तर तू मला अ- त्याच्या जागी एवढं ताट भरून आणून देती ना? त्याच्यावरूनच मला माहिती पडतं.
नाही असत ना.
हे तर मी तर अनुभवलंय म्हणजे. खाऊन अनुभवलय. खूप म्हणजे ग्रेटयेस.
नाही नाही. केलं पाहिजे ना? हम्म. चालेल चालेल. ठेवू का मग?
हो.
करते मी. टिफिनवाले आलेत माझे आता हा.
आता टिफिन किती वाजता देती मग-
आता ना आता सुरू होईलच. आता, हो आता सुरु होतील यायला. नऊ वाजेपर्यंत येतात ना सगळे. हो. स्वयपाक कम्प्लीट झाला. लवकर लागत असेल मग? हो. चार चार वाजता लागतोय ना.
अरे बापरे! लवकर लागते मग. अ. मंग एवढे टिफिन द्यायचे म्हटल्यावर, आव आवरणं तर गरजेचं आहे ना? प्रत्येकाचा टिफीन- फिन वेळेवर गेला पाहिजे. हो ना. हो.
चालेल चालेल. करते मग मी तुम्हाला नंतर हा. हो. हो. चालेल. हो हो.
हो. चालतय. हो काळजी घे बाय.